हो झाला येतोय का आता आवाज
आताय तो माझा येतो का
हा तुमचं आलं थँक बरं झालं लागला
हो हो
काही वेळेस असं होत ना की ब तिकडून म्हणजे एकदा झालं की पुन्हा लागत नाही ब तर ते बरं झालं की लागला असं हा तेच मी म्हटलं काय तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल म्हण औषधी किंवा आपण ते आदिवासी भागाचे मग येतात जे भाज्या वगैरे असं ते पण वनौष औषधी त्याच्यातच येतात ना म्हणतात ना त्याला
हो रानभाज्या म्हणतात ना त्याला
हा रानबाज्या रानबाज्या तेच आता पावसाळ्यात जास्त येतात ना त्या
हो तर खूप असतात ते लोक तर खूप खातात ना आपले इथे तरोट्यापासून सुरू होते तुमच्या इकडे काय म्हणतात तरोट्याला
हा तरोटा आहे ना आमच्याकडे तरोटा असतो तररोजा पण हे जे लोक घेऊन येतात ना ते थोडशी काय ते त्या भाज्या असतात आणि आपल्याकडे चिवळी पण पिकते ब
हो
ते बारीक पानांची असते बघा
ती उन्हाळ्यात खातो ना आपण
काय माहिती आता आहे आमच्याकडे आलेली चिवळीची व ती साधारण गणपती वगैरे त्याच्या वेळेस पण असते आणि त काय त किती टाप बारीक बारीक येतता बघ ती
हा हा
ती पण गणपतीच्या वेळेस ती पण चांगली असते
तांदूळ जीची भाजी म्हणतात त्याला
हा काहीत बारीक रवे असे राजगिरा कसा असतो त्या पद्धतीची असते ती ती छान असते
हं कांदा वगैरे टाकून छान लागते ती भाजी
हो तेच ना त चिवळीची भाजी पण तशी करतात आणि काही वेळेस त्याचे फुनके वगैरे असे पण करतात म्हणजे जे ती थोडी चिवट असते ना
हा
तर थोडंसं म्हणजे ते हे नाही होत मग फुलक्यांमध्ये घालून केली ना डाळीच्या बनक्यांमध्ये
हा
तर तो चिवटपणा एवढा येत नाही त्याला असं
आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं थोडं मग छान लागते
हा हा लिंबू पिळून बरोबर आहे तेच आता पावसाळा कसा असतो तो समृद्ध असतो ह्या भाज्यांसाठी रानभज्या भाज्या म्हणा किंवा ते डोंगर दऱ्यांवर येतात ना त्या भाज्या त्याच्यासाठी खूप छान असतो हा पावसाळा
हो आणि अगदी थोड्या काळवधी साठीच राहतात त्या
हो आणि त्याच्यावर काही नसतं ना ना औषध ना कीटकनाशक असं काहीच नसतं ते खरं खायला खूप हे असतं पौष्टिक असतात त्या आणि आणि आपल्याला हे आपण हे बुक खातोच येतात तेथडेल त्याच्यापेक्षा तर निश्चितच चांगले असतात बो असं
बरोबर आहे पण आपल्याला त्याची ओळख नसते ना त्याच्यामुळे खायला इच्छा नाही होत त म्हणजे
बरोबर आहे बरोबर आहे
आपल्याला कन्फर्म माहित असलं की ही भाजी आहे आणि ह पण खाऊ शकतात तांदूळ जिऱ्या ची भाजी झाली तारोटा झाले हे ओडख जे आपल्या पण ज्याची ओळख नाय ती कस खायच ना दिस बऱ्याचदा कशं असतं की साम्य असतं पण कधी कधी ते उपयुक्त आहे कि नुकसानदायक आहे हा एक प्रश्न असतो ना हम्म
त्याल नाही जे ते लोक घेऊन येतात ना त्या बाहेर घेऊन बसतात ना ते ते स्वतः पण सांगतात कशा पद्धतीने खायची बवती भाजी असं ते पण सांगतात म्हणजे तर सिटीमध्ये घेऊन येतात ते बाहेरून
हा
असं असतं म्हणजे त्यांच्या दऱ्याखोऱ्यातन असं जवळपास असतातच प्रत्य ते का शहराच्या गावांच्या आजूबाजूला जे डोंगरदऱे असतात ना तिथून हे लोक येतात दिवसभरात न
हा त्यांच्या ग घे त्यांच्याकडून घेतलं तर मग का काही प्रॉब्लेम नाही राहत
आणि ते लोकं खरंच त्यांचं काटकपणा पण भरपूर असतं बरं का आता हे लोक ते हे खातात काय म्हणतात नागली किंवा ते लाल तांदूळ वगैरे असं म्हणजे पौष्टिकपणा खूप असतं त्यां ज्या आडनाव होते अस असत बग आपण काय पांढरा तांदूळ खातो त पॉलिशवाला त्याला काहीच हे नसतं आणि
हम्म
आता मी ते साऊथ कडच आणलं होता लाल तांदूळ
हा
तो थोडा शिजायला जरा कठीण असतो
आणि त्याची चव पण नाही आवडत आपल्याला
हा पण तो म्हणजे हळूळू खूप असतो ना तर त्याच्यामुळे एकदम आता डायबिटीस वाले ते एकदम शुगर स्पाईक नाही होत त्याच्याने
हो का? अच्छा! अच्छा! हा तांदूळ तर बंदच सांगतात
होय पांढरा तांदूळ तर काही उपयोगा असं नाही अस
हम्म
कारण त्यातलं सगळं वरच हो हो मग मिळतो ना केरळी स्टोअर्समध्ये मिळतो तो
अच्छा! अच्छा!
ह त्यांच्याकडे त्यांच्या इकडे जे पिकतं ना म्हणजे जो गूळ पण त्यांचा एक पामचा असतो तो पण मिळतो त्याच्यानंतर त्यांच्या तिकडे केलेलं ते खोबरेल तेल खायचं त्याच्यानंतर तर असं काकडीचा प्रकार असतो त्यांचा मोठा असं आपलं कसं मोठं दुधी भोपळा वगैरे असं त्याच्याहून थोडा मोठा त्या त्या काकडीचा प्रकार असतो.
हं..
तर तो पण छान म्हणजे असतो बा असं मी तर खाल्ला नाही पण तिकडे खाल्लेला आहे ती भाजी केरळ तिकड त्या साईड ती भाजी तीआवर्जून करतात आणि भा ता बरोबर वगैरे असं खाता म्हणजे मी तर मागे केरळला गेली ना तेव्हा एक वेळ त्यांच्या प्रकारच्याच भाज्या खाल्ल्या सगळ्या म्हणजे त्यांना पोळी वगैरे नाही खात भात करतात आणि त्याच्याबरोबर तीन चार प्रकारच्या भाज्या असतात आणि सांबर वगैरे असतं
हो हो
तर ते भाज्याच जाता पोटतात भाताबरोबर आणि आपण काही त्यां म्हणजे तेवढा भात नाही खाऊ शकत थोडासा भात आणि त्या भरपूर भाज्या आणि ते सांबार अगदी पोट भरून जातं म्हणजे त्याच्याने म्हणजे आपल्या इकडे कसं प्रांता प्रांता आतामध्ये वेगवेगळी पद्धती असतं सगळ्या भाज्यांची आणि त्यात त्या याच्यानुसार त्यांना त्या सूट होणाऱ्या असतात शरीराला
हा तिथल्या वातावरणानुसारच निसर्गाने ते त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे.
हा तेच ना मग म्हणजे आपल्या इकडं आणि आपल्या इकडं पण बघितलं ना पावसाळ्यात जे आपल्या शरीराला योग्य राहतील.
आता हे पालक वगैरे तर योग्य नसतं. हो की नाही कांदापात योग्य नसत ते पानामध्ये सगळे ते किड्यांची अंडी वगैरे टाकलेली असते. ती योग्यच नसतं ते खायला पण मग हे रानभाज्या येतात त्यावेेळेस मग ते खाऊ शकतो आपण.
तुम्हाला वाघाटे माहितीय का
अ नाही मी कधी म्हणजे बघितली असेल पण ती नावाने नाही माहिती
हम् जसं फणस असतं ना
हा हा हा
फणसासारखंच फळ असते पण फणस मोठं झालं हे अगदी छोट असते एकदम छोटस हम् आणि ते एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करतात तर आमच्या घराजवळ ते झाड खूप पा आहे
हो का?
हा त्याला फळं लागतात छान
े नाही इकडं नाही आहेेत प्रकार असा कसा
हा बाजारात मिळतात हे मिळतात बाजारात भाजीवाल्यांकडे
अच्छा ते मी कधी नाव नाही ऐकलंय आणि बघि लं पण नाही असं काही ते असतं ब असं आणि चवीला कस असतं मग ते
अ खास नाही लागत भाजी म्हणजे थोडी एक दोन घासाची भाजी अशी चांगली लागते ती
हो का पण मग तिच्यामध्ये टेस्ट बॅलन्स करायला काही असत असेल ना म्हणजे जस गूळ टाकला चिंच टाकली ब एकादशीला डाळ चालते का
नाही दुसऱ्या दिवशी असतो त्याचा मन द्वादशीला हा हा
ह त्याच्यात पौष्टिकपणा आता असेलच ना हो का अच्छा अच् आता ना इकडे ते खाज कुईली टाईपच्या शेंगा असतात ना त्या मिळतात ह्या सीजनला
हाव काय
त्या पण चांगल्या असतात म्हणे मी एकदा केली होती भाजी पण हा बरोबर म्हणून त्या काळ पट अशा होतात की काय माहीत नाही हं
सोोलल्या अशा की त्या लाल लाल होऊन जातात
हां
खूप लोह असत त्याच्यामध्ये आणि तो कुंडी पण लागतो वेल वेल असतो त्याचा तो कुंडीत पण लागतो
हो का अच्छा अच्छा म्हणजे नॉर्मली आप आपल्या बघण्यात नाही येत ना असं शहरांमध्ये वगैरे असं काही हा आपण गावाकडे गेलो तर पण आमच्या तिकडं गावी पण नाही असं काही
नाही का आमच्याकडे तर आम्ही लहानपणी तो खूप राहायचा आमच्याकडे
अच्छा
हा घरीच राहायचं
ते ती तरोटा वगैरे तुम्ही म्हटले ते असतात म्हणजे ते बरंच असतं आणि गा जे शेतात काम करताना त्यांना माहित असतं की पावसा्यात कुठली भाजी खायची काय खायरोबर आ पावसाळ्यात ससा म्हणजे आता तर कॉमनली बाहेरचे भाजीवाले पण येत आ गा गावाकडे पण ज्यावेेळेस ते येत नव्हते ना तर त्यावेेळेस ते बरोबर ते भाज्या काढून आणायचे आणि ती भाजी करायची मग असं असायचं ते ह आता आता तसं काही होत नाही आता मिळून जातात व किंवा आता गाडीवर वगैरे कोणी सहज चाललं जातं भाजीपाला घेऊन येतं असं असतं पण पूर्वी तसं नसायचं गावी म्हणजे जसं मी पहिल्यांदाच ग्रामीण भागात जेव्हा गेली होती ना तेव्हा हे बघण्यात आलं होत असं पण छान असत म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने खाणं ते करणं आमच्या इकड ना तिकडे हिवाळ्यामध्ये हे असतं तूर येते तूर येते तूर आल्यावर काय होतंय ते तुरीचे जे काड्या असतात ना
हां
ते पूर्वी ते चुलीवरती ते पातेल ठेवून त्याच्यात पाणी उकळत ठेवून ते वरती कापड ठेवायचे तुरीच्या काड्या खाली आणि वरतून कापड आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर त फुनके शिजवायचे म्हणजे बघा ना तुरीचे जे पौष्टिक गुण आहे तुरीच्या काड्यांचे ते त्या फुणक्यांमध्ये उतरायचे जसं आपण साऊथकडे गेलो तर केळीच्या पानावर करतात. किंवा कोकणाकडे गेलं तर, तसं हे तुरीच्या काड्यांवर करायचे.
असं.
त्याचं सगळं हे अर्क त्याच्यात जातोच ना खाण्यामध्ये. हा तर ते खूप छान म्हणजे आपली पद्धत जी आहे ना खायची प्यायची त्या त्या पद्धतीने खाल्लं ना तर खूप छान असं
आणि जुन्या लोकांनी सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या करून ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या उपयुक्तच आहेत अशा पद्धती ज्या आहेत त्या. असं नाही की म्हणजे काहीतरी आहे आणि केलेलं आहे असं नाही.
तेचं न, तेचं
शास्त्रीय दृष्टिकोन आहे खर तर पण आपल्या आपण तरी आता म्हणजे कितीतरी गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कारण आहेच. साधन आहेत अ सगळी उपलब्धता खूप आहे पण त्याच्यातले जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ते आपल्याला माहित नाही उलट.
हा तेच ना मग, तेच ना. पण ते खरं त्याच पद्धतीने खायला पाहिजे.
हो नाही तर भात जसा पण जरी पॉलिश केलेला तांदूळ असला तरी त्याची एक वरची पेज काढून टाकली तर तो पचायला हलका होतो तसच तुरीचं वरण शिजवताना हा तुरीचं वरण शिजवताना पण जुने लोक कसं ते असं कथली म्हणतात त्याला आमच्याकडे. छोट तोंड तोंड असणार एक भांड राहायचं त्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि त्याला फेस आला की तो फेस काढून टाकायचा. हा, तर तो कारण की तुरीची डाळ ही वातूळ असते ना. तर मग तो फेस काढून टाकला की त्याच्यातला वात पण जो आहे तो कमी होतो. आणि मग त्या त्याच्यामध्ये तेल आणि चुना घालायचा.
अच्छा! हो तेल माहीत होतं चुना माहीत नव्हतं मला.
चुना घालायचा थोडासा अगदी कणभर, हम् हम्म, साधारण जिऱ्यासारखा जिर्या इतकां चुना घालायचा.
हम्म, हम्म, हम्म, हम्म,
ते मग वाटल्यास आपण कुकरमध्ये लावू शकतो.